हॅलो.
आवाज यालायं काय?
होय यालाय यालाय बोल. नाही नाही. कसं गणपत गणपतीचे सणायची. थांब हं एक मिनिट कोण? ते व्हय तसं झालती सगळी बोलू काय. थांब हा एक मिनिट, निकिता चे लवकर जा. जरा जाणार आय ना. आ? जानी कुंचं शाळेचं यायला जायला जायलय. मी पण येणार. हॅलो.
हा बोल कि, बोल किया. आता हे बघ आता आता आपण सणाबद्दल बोलूया. आता पुढं कुठलं सण येणार आहे आपलं? आता नागपंचमी
होय.
पंचमी येतिया. क-कर्नाटक बेंदूर असते आमचं तर इकडं आम्ही महाराष्ट्र बेंदूर करतो. आपलं बेंदूर लवकर असतोय मग आपण आता मोठा सण कु ठला आहे दोन्ही झाल्यानंतर गणपतीचा सण हा आपण गणपतीच्या सण सणाबद्दल बोलूया.
हा चागले, मग आमच्याकडं आता तुमचं आमचं एकच एक सोडा गणपती सण कसा करायचं काय असते.
होय सगळ सेमच असतय.
होय हेच्यात
आम्ही कसं सगळी मिळवून जा आमच्या घरात कस तुमच्या आमच्या घरात पोरं आम मिस्टर तेन सगळे जाऊन हे आणतात गणपती आणत्यात.
होय एकटच्याहरात दहा दिवस ठेवत्यात एक
ते आमची डेकोरेशन रात्रभर बसून
कस आणायचं, कस वेलकम करायचं.
कसं वेलकम करायचं, पोरासनी कपडे कुठली घालायची.
कसली आणायची कपडे
हा गणपतीला घालायला कापडं कुठली आणायची सगळं सगळं सगळं आमचं नियोजन कसं
निवदला काय करायचं म चार पाच दिवसच आमच सगळं
उद्या निवेदाला काय करायचं आज एक केलं तर उद्या काय करायचं, असं चालू
होय.
आणि आम्ही पण गल्लीत सगळं साजरा पण करतो तसं पाच दिवस सगळी एकत्र येऊन.
होय होय सगळी मिळून आम्ही गौरी आणायला जातोय.
होय. आणि सनाच एकच हाय.
हा तुला गणपतीचे नाव माहिती आयती का ग?
मला व्हय जरा माहित लई माहित नायत. तुम्हाला माहित आयत काय? मला एक चार पाच माहिती आयत तेवढंच.
हम्म, मला पण माहती आयत म गणपतीला विघ्नहर्ता म्हणतत विनायक म्हणतात गजानन म्हणतात वक्रतुंड म्हणतात.
हम्म.
आणि लंबोदर म्हणत्यात भरपूर नाव आयत.
होय. मग आहे एक त्यांच्या घरात कर्नाटकमध्ये असं पण पद्धत आय की एक एक दिवस पण ठेवत्यात गणपती. सकाळी आणायचं, सकाळी आणायचं
आणि संध्याकाळी पाण्याच्या पाण्याच्या बार्डीत ठेवायचं असं असतं ना?
हो असं पण असतंय आणि विसर्जन पण करायचं, विसर्जन पण कर
बेंगळुर साईड असं करतात गं, मातीचाचं आणतात त्यानी मुळात आणताना.
होय होय.
मातीचचं आणत्यात बेंगळुर साईडला असं असतंय बघं त्यानी सकाळी आणत्यात आणि संध्याकाळी बरोबर ते विसर्जन करत म्हणजे बारडीत पाणी तेन भरत्यात बारडी किंवा बुट्टी किंवा टब मध्ये. आणि त्या पाण्यात सोडत्यात आणि ते विरघळायला ठेवत्यात आणि त्याचं मातीत त्यांनी झाडं लावत्यात.
हो आता आमची मामाची मुलगी पण त्यांनी मामा ते पण तसं करत्यात की आमची मामाची मुलगी काय करत्या ती स्वतः गणपती तयार करत्या मातीची होय स्वतःची गण तीच घरात तयार करत्या तयार करून तीच गणपती पाच दिवस पुजत्यात तीनी.
होय!
पाच दिवस पूजुन मग नंतर तेच त्यांचं काय तर बॅरल असू दे हे असू दे त्यातच हे करून
ह
मग तेच वापरत्यात घ झाडाला पाणी. टाकाला असू दे असं वापरत्यात
पण कसं ते प्लास्टरचं तेन आणलं तर कसं होतंय
नदीत सगळं हेच की दिसत्यात आता बघं की इचलकरंजी जाताना
ते असं होतय.
पण जाताना पूर नदीत नदी ते एवढं पाणी असून सकट ते गणपतीचं सगळं घाण आणि गणपतीत टाकायचं सोडुन घाण पण टाकत्यात नदीत.
होय.
त्याच्यामुळं जल प्रदूषण पण होतंय आणि गणपतीच हे पण होतंय गं अपमान केल्यावाणी पण हो
आपमा होय होय नंतर ते कसं पडल्यात बघं एवढं पैसे देऊन एवढं त्याला गाजवत हेेज्यात आणताव शेवटलं ते नदीत टाकत्यात किती वाईट त्याचं हाल परिस्थिती झाल्यात शेवटला.
हम्म ते आता व्हिडिओ पण आल्यात बघं, देवाचा हात तुटलेला मम्मा ते गणपती बाप्पा जातोय त्याच्या मम्मीला सांगतोय मला लोकांनी असं टाक ल मला नदीत सोडलं नाही त्यांनी व्यवस्थित मला वरनं टाकलंय माझा हात मोडलं पाय मोडलं असं सांगत असतय गणपती. ए आय मध्ये केलेला व्हिडिओ आलतीत गेल्या वर्षी लक्षात आहे काय? खरंच तसं होत असलं मला वाटतयं. देव जाताना तसंच म्हणत म्हणत जात असेल मम्मीला तिच्या सांगत असणार तो.
दिवस देवाचा चेहरा किती हसतचत असते चेहरा पाचव्या दिवशी जातानं चेहरा देवाचं कसं नाराज झालं असते सगळं डल पडलं असते.
हम्म.
घरातली पण सगळी आम्ही सगळं सजव ताव सोड जाताना पाप सगळं पाच दिवस घरात सगळं वातावरण आणि आमच्या गल्लीत पण सगळ्या सगळं किती खुश असतात सगळी.
होय होय.
नंतर सगळं गेलं गणपती सगळे नाराज. वाईट वाटते जाताना.
आणि जीव गमत नाही एक दोन दिवस तर.
गमत नाही, काही तर नसल्यासारखं ह
मिसिंग मिसिंग, वाटत असतय.
होय, कसंतरी वेगळंच वाढते.
हम् तुला गणपतीच्या मुलांची नाव माहितीये?
नाही हो मला माहित. गणपतीची मुलं पण आहेत? मला गण होय?
होय.
मला तर, गणपती ब्रह्मचारी नाहीये काय?
नाही नाही, त्याला रिद्धी सिद्धी म्हणून बायका आहेत दोघ्या.
आहेत का? मला तर माहित नाही.
त्याच्या बायकांचं नाव पण माहिती नाही तुला? गणपती बाप्पांच्या?
नाही.
गणपती बाप्पांच्या बायकांचं नाव रिद्धी आणि सिद्धी. हा एक ती एकतीच्या मुलग्याच नाव शुभ आणि एक तिच्या मुलग्याचं नाव लाभ. शुभ आणि लाभ. आणि ह्यांच्या अ ह्यांच्या च्या बायकांचं नाव समृद्धी आणि आरोग्य.
हम्म हम्म.
असं काहीतरी आहे ते. असं आपण जे वर्ड्स युज करतोय की नाही आपण घर आता, एंटर नवीन घरात एंटर करत अस कस लिहितोय शुभ आणि लाभ हा. हे गणपतीची मुलं. पहिला आपण काय करतो घरात आल्यावर गणपतीची पूजा करून घेताव. कुठलं पण वास्तुशांतीची पूजा करत असताना, पान ठेवताव पानावर सुपारी ठेवताव त्याला पहिला पूजतो आणि मग आपल्या दुसरी पूजा सगळी तयार हो चालू होत्या.
होय होय होय.
मग पहिला गणपती. मग रिद्धी आणि सिद्धीचा सांगतात त्याने स्टोरी आहे. रिद्धी आणि सिद्धी. मग त्याच्यानंतर अ हे. शुभ आणि लाभ त्यांची मुलं ही दोन आणि त्यांची सुना अ समृद्धी आणि अ आरोग्य असं काही तर हाय. सुख शांती असं पण हाय. सुख शांती असं तर असं म्हणत्यात काय त. काय त त्यांच्या बायकांचं नाव असंच काही तर हाय. पण आहे, आमच्या लाईफला जस वर्डस आम्ही युज करतो की नाही त्याच याचे वर्डस वरून त्या दोघींचं नाव आहे.
तस आहे काय? हा हा हा मला काय तेवढं माहित नव्हत.
ते कसं ते हिस्ट्री कि नइ मी आता माझा अभ्यासाच मी करत असतो की नइ त्यात ते क्वेश्चन पडतोय. त्याच्यामुळे मी ते स्टडी केलोय, ते सुनांचं नाव सुख शांती काय अ सौस हे समृद्धी आणि आरोग्य असं काय तर आहे. सुनांचं नाव मला कन्फर्म माहिती नाही पण त्यांच ची मुलं शुभ नी लाभ.
हा हा हा.
आणि ह्यांच्या पण मुलांचं ना मायत.
कोणाचे?
शुभ शुभनी लावयत की नई त्यांना पण दोन दोन मुलंयत. त्यांची पण नावंयत त्यांच्या पण सुनायत त्यांची पण नावयत. असं हिस्ट्री आय, हे आम्हाला माहितंच नव्हतं. जनरेशन वाढलंय त्यांचं आणि हे माहितच नाई आम्हाला. आणि ह्याल ह्याची बहीण गणपतीची बहीण माहिताय तुला?
गणपतीची बहीण नई माहित.
अशोक कुमारी.
हो काय.
हा आणि भाऊ कार्तिकेय दोघं नाईत त्याने नई नई भईण एक होती की त्यांना अशोक कुमारी म्हणून.
होय का, ते का मला माईत नाई दोघांचंच माईत
आणि लिंगावर पण कि नाई असं पूजत असताना कि नाई त्यांची त्यांची असं सपरेट जागायत. होय तिथं तिथ् त्यापणं फुलं ठेवायलाच लागतात म्हणा जसं की आता पिंडीला आपण हे म्हणतो महादेव माणतो ते असं पुढं हात आलेला असतय बघ
हा.
त्या अशोक कुमारी असतेया. आणि समोर गणपती बाप्पा असत्यात आणि उजव्या बाजूला पार्वती असत्या.
हा हा.
कार्तिकेय आपला मागं उभा असतोय वाटत असं काईतरी आये.
होय होय.
त्या त्या ठिकाणी ती फुलं ठेवायलाच लागतात म्हणा महादेवाच्या पिंडीवर. हे मला पण काय माहीत नव्हतं हे हिस्ट्री काई तर मी वाचायला गेल्यावर कायतर ते निघलं अणी ते मला जरा समजलं त्यातल्या त्यात थोडंफार मला लक्षाताय पूर्ण पण काय लक्षात नाय तेवढं. पण आहे एवढं
ह मला पण काय तेवढं माईत नव्हतं, हम्म हम्म हम्.
ते आम्ही बघतच नई ग आम्ही उगंच त्या परंपरेनुसार आमच्या आज्ज्या म्हाताऱ्या कोतऱ्या सगळी ते सण करत्यात म्हण आम्ही सण करतोय.
सण करता तेवढंचाय ते.
सणं सुद्धा मा
खरं म्हजे त्याचं आम्ही करता म्हजे त्याची हिस्ट्री आम्हाला माहित असायला पाईजे.
आम्ही कुठलेच सण करता कुठली. अगं आम्ही मागच्या बायकांना सुद्धा माहीत नाई ही आमच्या सासवांना सुद्धा माहित नाही तू विचारून बघ कधी तर. तुम्हाला त्यांच्या मुलांची नावं माईतीयत् काय म्हण विचारून बघ सांगत नई त्यांनी कारण त्यांना माईती नाई त्यांनी पण त्यांच्या सासवा ते कर त्या सण म्हणून त्यानी कराल्या नाई तर त्यांना पण ती हिस्ट्री माईती नाई. आमच्या सासवांच्या आज्ज्या कोण तर असल्या की नई सासवांच्या सासवा. त्यांना कोणाला तर माहित असंल हे सगळं.
होय कुठं त जास्त स्टडी करतात त्यांनाच माहित असते जास्त.
आणि त्यातले त्यात ब्राह्मण लोक असतात माहिताय काय त्यांना माहित असत बघ सगळं, त्यांना कसं सगळी हिस्ट्री माहित अस त्या सगळ्या देवांची म्हण सगळ्या, कुठली पण गोष्ट विचार तू, त्यांना सगळ्या गोष्टीची हिस्ट्री माहित असत कारण त्याण पूजा पाठ ण ते करत्यात.
आम्ही कुठलं काय, स्वामींना पण माहित असत बघ. आम्ही कुठल काय, पूजा-बिजा काय आम्ही नुसतं, ते स्वामींना बोलवायचं, पूजा करून घ्यायचं, एवढं काम करतो, आम्ही. हो की नाही? वर्षात न एकदा. सत्यनारायण म्हणा आणि काहीतर असलं, तर म्हणा
हम्म, होय चालते क
चाल
ठेवू काय, मग?
हां ठेव.